हॅलो हा बोला
काणी
काय नाहीवघ झवलत
बलो
अ ह
वरदगला जरा
हो तेच बॅकग्राऊंडचा आवाज येतोय
बॅकग्राउंड आता म्युझिक बंद कराय पाहिजे
हम्म
हो
बोला जेवण वगैरे झालं
जेवन रपय तरी
हां हां हां
माग तुम जवलासा
जेवण जेव म्हणजे हे केलं आहे जेवण तेण झालेलं आहे
ह
काय नाही काय काय करतात जॉब वगैरे बारा मिनिट कॉल करत होते आर्यन अजून नका फोन चालू आहे तुला काय झा
का नाही शॉबय करत नाही
हां ह
कित बीप काय नाही करत आपण
हा हा हा हां बोला
एक नवच जात
बाकी शेती वगैरे काय करतात का
ह
शेती वगैरे काय करत का अध पाल हॅल हॅलो आवाज येत नाही तुमचा हॅलो हला हॅलो हो हा आवाज येत
काट सणारग
हा आला आला हॅलो आवाज येत नाही काय
वायप कनटय नम गव त स आहे
हां हां
आणि काय काय काय जेवल
नाही साजत होत आज रविवार का स्पेशल काहीम तुमच्याकडे कायय का हा हां हां
हॅलोस
हात बाकी असं काही तुम्ही काही स्पेशल वगैरे असं काही काम वगैरे करता का हॅलो
हॅलो
हा तुम्ही असं काय स्पेशल काम वगैरे करता का
काही नाही कामम काही नाही कररा अस काय
हा हा कुठे राहता तुम्ही कोणत्या भागात
आम्ही चिरगंजला आहे
चचरकरंजीला म्हणजे असं बघण्यासारखं काय
कायच नाहीत इथं बघायला काहीच नाही ह
हां हां
सगळ इथन लांबच आहे बघायला तर बघायला काय माग आहेत साधं माग आहेत हेटरच माग आहेत रॅपेर माग आहेत
ह हा हा
कापड बघायचं कापूस बघायचं दोर बघायचं
मग ते म्हणजे हातावरचं काम आहे
तर नाहीटिवच काम आहे ते हाताच करां लागते आणि ते बघायला म्हटत काय साखर कारखा फॅक्टरी आहे ग उसाची
हम्म
तस बगेश काळ पडते य ते बघाश बैलगाड्या त्यात साच्या
हम्म हम्म
त्या बघाय पर्यटन स्थळीचं काय नाही आपल्याकडे काय
हा हा हा
नदीला पोरथे बघा जायचं
त्यात बघण्यासारखं काय हेग
हेच की आमच्या तर असलंच बघायला याचं दुसरं काय खास बघाला नाहीच आम याचंय
ह तुला मालिकाची
अच्छा
हम् हम हम
तर पर्यटन सह का नाही अस विशा
हम्म हम्म हम्
आणि
आणिध काय नाही बघा हाय चाललं आहे ठीक
हम्म हम् ब कले का ते शिवतीर्थ बघायलाय आमचे जे शिवाई महाराजच
हो का म्हणजे प पहिल्यापासून आहे की आत तर असं नवीन काय आहे
हे सगळं पहिल्यापासूनच आहे नवीन काय नाही तर घराला
हा हा
रस्त पण नाहीत बघायला झाडा एवढं जन
सणे
काय बघणार इकडेकडें बघाय पुढतं पडायची घता अस तर काय बघायंथं
अहो तुम्ही जिथे राहता तिकडच्या गोष्टी मला माहित असायला पाहिजे म्हणून विचारले अस हे नय त ने असं वाट कसं समजणार आम्ही आम्ही दुसऱ्या भागात राहतो तुम्ही दुसऱ्या भागात राहता
काय नाही तुम्हाला सांगू काय तुम्ही इकडे इशारा त्यावर विश्स ठेव म तुमचा घोवा नको
् चालतय
मी सांगणार हे बघायलाय ते बघालाय तुमचं कामं खोटे पाहिजे हा
चालते ठेवते मग
काहा काल